ह हॅलो हा आवाज येतोय का
हा हा आवाज येत आहे बोला
हा बोला ना कश आहात
मी मजेच झालेय काम तुमचे
हो चालू आहेच
हम्
तेच म्हटलं थोडं आठवण झाईल तुमची कॉल करून बोलाव म्हणलं 'ऑफलाईन' ऐवजी 'ऑनलाईन' करा. शॉपिंग केली आहे का
ऑफलाईन आणि ऑनलाईन अ केलीय मी ऑफलाईन तर नेहमीच करते ऑनलाईन पण थोडी बहत केलेली आहे
अच्छा अच्छा
हम्म
म्हणजे कुठलं विचारण करता तुम्हीू कार्ट अॲमेझॉन
अ जसं बघ कमपेअर के करायला गेलं तर अ याची मला आवडते अमेझॉनचे प्रोडक्ट मला आवडतात आणि काय टेन्शन नाही राहत काही एक्सचेंज वगैरे करायचं असलं तर पैसे वापस भेटतात आम्हाला
अच्छा सुधा व्यवस्थित येतात का त्याचे
हो हो येतात
अस काल जास्तीत जास्त ऑनलाईनच चालत आहे
हो आणि पुष्कळ लोक सगळ्याच्यावरून मागवतात मागवतात चांगला निघाला तर ठेवतात पण नाहीतर वापस देतात ऑनलाईन मध्ये हाच फायदा आहे की ऑफिस म्हणजे घरात बसले आपल्याला भेटते वस्तू
अच्छा अच्छा
हम् ऑफलाईन मला तस ऑफलाईनच आवडते ट्राय केल्याशिवाय कपड्यांमध्ये कस साईज साठी ट्राय केल्याशिवाय मजा नाही येत
ते तर आहे पण ते ऑनलाईनच पण म्हणजे साईज दाखवत ना
कमी किमतीत काय काही गोष्टी काय काही गोष्टी खूप चांगल्या मिळतात
हा म्हणजे ऑनलाईनच पण हे भेटतात पण कसं ऑफलाईनच थोडं आपण सगळा कपडा हातामध्ये घेऊन ते बघतो तस त्याला ऑनलाईन च करता येत नाही ना ऑफलाईनच आपण सगळं व्यवस्थित जाऊन स्वतः सगळं बघत
चेक कोणी भागितलेलं एखाद्या तर चांगलं नि झालं आणि तर मग मागवायला काही वाटत नाही स्वल्प कोणी समजलं का कपडे मागितले घ आपण विचारलं छान आहे ग टॉप कुठून आणलं असं तर ती म्हणते ऑनलाईन तर मग मग मागायला काही नाही वाटत वाटत मला पण सुरुवातीला एकदम असं स्वतः पण ऑर्डर करून मागवणं अन मग ते वापस पाठवणं मग ते पण भानगडीत नाही पडायला वाटत
हा ते थोडं आहे व्यवस्थित नाही वाटलंवर मग ते रिटर्नला पण घेतात पण थोडं आपल्यालाच थोडं म्हणजे प्रॉब्लेम येतात
हम्म
चल हो तर थोडी
ब
ऑनलाईनचे कपडे वगैरे येतात व्यवस्थित फक्त फॅब्रिक वगैरे व्यवस्थित बघून घ्याव अ
ह ते पहिले डिस्क्रिप्शन मध्ये खूप वाचावं लागतं अ त्याच सगळं रिव्ह्यू पहायचे डिस्क्रिप्शन मध्ये वाच हा बरोबर
ह् करताय ऑनलाईन शॉपिंग म्हणजे कपड्यांची वगैरे करते कपड्यांची वगैरे करते ऑनलाइन
हा हा एखाद प्रॉडक्ट समजा दुकानात आवडलं तर मी फोटो वगैरे काढते ऑनलाईन मध्ये अमेझॉनच्या त्या कॅमेरात टाकले किंवा त्याची प्राइस कम्पेअर करून जर ऑनलाईन सेम प्रोडक्ट भेटत असेल कमी किमती तर मागवते
हा हा हा ते प्राईज म्हणजे अपलोड केली मी किती प्राईज वगैरे दाखवतात ते कणी त्या ऑनलाईनचे म्ह जे आपल्याला जे प्रोडक्ट पाहिजे ते जर हुडकत बसण्यापेक्षा ते फोटो अपलोड केले ही पटकन दाखव देत त
हा पटकन दाखवतात तसत काल प जस एक्झामपल, आता शाळा चालू होतायत तर बॉटल वॉटर बॉटल टिफिन वगैरे लागतयना. तर चालते असं होतं याच्यासाठी, हम्. हम्म.
पण पटकन आपल्याला पटकन पाहिजे अस ला नंतर म दुकानातल जाऊन ऑफलाईनच घेऊन यावं लागत. थोड ऑनलाईनला चार पाच दिवसात टाइम लागतो ना. टाइम असल्यानंतर मग काय प्रॉब्लेम येत नाइ. भेटून जात घरी बसून मागवू शकतो. पण जर टाईम नसे तर मग आपली स्वतःची परेशानी होते जाऊन घेऊन येऊ घेऊन यावं लागतं. पण हे ऑनलाईनच कस घरी बसून परेशानी होत नाय काय नाइ बाहेर जायची गरज नाहीये. सगळं घरी मोबाईलवर बसु हम्म कॅश दिले की
हा बर कॅश ऑन डिलव्हरीच ठेवायला परवडतय पे केलं ना तर मग काय करतात माहितय? माझे माझ एक दोन एक्सपिरयन्स अस बुक मागवली होती, ऑनलाईन स्टोरीज बुक तर हा स्टोरी बुक हो तर त्यांनी अमेझॉनवाल्यांनी होते. अमेझॉन नव्हती बहु दुसरीच कोणती ऑनलाईन शॉपिंग होता, तर ते डिलिव्हर्ड दाख खून दिल आणि मला दिलंच नाय. प्रोडक्ट कॅश कारण पेमेंट ऑलरेडी करून बस क्लिक होती हित
हम्म, हा तस पण होत म्हणून कॅश ऑन डिलिव्हरी ठेवायची. हम्म नाइ माझ्या सोबत पण झालेलंय. माझ्या नेबर सोबत पण असच झालेलंय.
हा हा हा असेल मी म्हणजे मी कधी अमेझॉन व मागवले नाही मी माझे म्हणजे ह्याच्यावरच मागवते फ्लिपकार्टवर
हा हा
हा त्यांला एक वेळेस प्रोडक्ट म्हणजे आणून पण देण नाही झालं ना तर ते काय करतात कॅश आपली जे आपण जे ऑनलाईन पे केलेले आहे ना ते ते वापस करतात हा हा एकदम म्हणजे कधी तस झालं ना मला पण मी जास्तीत जास्त ते फ्लिपकारडवरतीच मागवते.
बर बर अ जस आपल्याला एक्सपिरियन्स भेटतो तस कर.
हा ना ते एक वेळेस विश्वास बसल की काही नाही वाटत तेवढ
हम्म
बा बाजारात जाऊन बघावं लागत उन्हातुन
खुपच नकोसं वाट ते ऊन मध्ये बाहेर निघणंच नको वाटत हम्म हम् असं
अजून काय काय खरेदी करता तुम्ही ऑनलाईन.
ऑनलाईन जस बुक सले वॉटर बॉटल टिफिन, अ टी शर्ट मागवायचं अस सॉक्स मागवायचे आणि एकदा काय मागवल होतगड्या हा ते नसत ऑर्गनायझर किचन ऑर्गनायझर वगैरे ते बु पेन पेन ठेवायचं स्टँड ते हम्म अस
येतात छान थोड व्यवस्थीत बघून मागवल न येतात ते पण पण थोडं प्राईज मध्ये थोडा फरक पडतो ऑनलाईनचा आणि ऑफलाईनचा
हो मग कारण की कमिशन असते ना ऑफलाईनला ते त्यांच कमिशन कमवतील ना त्याच्यामुळे त्यांना तर प्राइज वाढावच लागेल. ऑनलाईन का ते डायरेक्ट याच्याजवळ असलं रिटेलर जवळून असं तर मग काही एवढं टेन्शन नाही राहत.
हा ते डायरेक्ट कंपनी कहुनच डायरेक्ट आपल्याला हे करतात ऑफलाईनच स्टेप बाय
हम् ऑनलाईन वर आजकाल म्हणजे हे पण आहे नवीन की म्हणजे छोटे छोटेना सपोर्ट करू शकतो. छोटे जे असतात नवीन बिझनेसवाले त्यांना पण पण सपोर्ट करू शकतो. अहम म्हणजे अस
बसून आपण करू शकतो मोबाईलवर.
ज तेवढंच अ हे भेटते. कोरोनामध्ये तर ऑनलाईन कोरोना जेव्हा चालू होता. जेव्हा कोविड काळचा तेव्हा तो ऑनलाईनच्याच भरोश्यावर सगळं होत.
हा ते तर रा ते ते माझी कंडिशन पण नव्हती ना होत.
हम्म. सगळं तर त्याच्यामुळे तेव्हापासून सगळे डिपेंडन्सी ऑनलाईन वर झालंय ह लिंकिट सि तो अ सगळे सगळं सगळं आ चालू झालं.
खूपच.
हम्म
कंडिशन पण तशी नव्हती ना. त्या टाइमाला म्हणजे जाऊन करण्यासारखे सगळं ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन
आता उन्हाळ्याच्या आईस्क्रीम मागवले होत. हो हो आईस्क्रीम मागवलं होत. बट ती आईस्क्रीम तिकडून आपर्यंत त्यांनी इनसुले ेट मध्ये आणलेलं होत फ्रिजरच्या याच्या तरी पण त्या विरघडलं होत. तर सगळं. आस्क्रीम हम्म कॅनडी पास हो खूपच गरमी आहे हम. ह
ऑनलाईनपेक्षामला म्हणजे ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन शॉप िंगस थोडं बेटर वाटते. थोडं म्हणजे चेंज आपल्याला. कुठल्या गोष्टीसाठी म्हणजे कुठली गोष्ट पाहिजे असेल. आणि त्याला जर टाइम अस. तर भरपूर तर ते रजे कुठलं फंक्शन वगरे असेल जं मागवायचे असेल म्हणजे ते अगोदरच मागून मंजे विवस्तित त आली तररी ठेवायची नाही तर मग रिटर्न ला टाकायची... दुस मागवायची थोड म्हणजे टाईम हा हा म्हणजे आपली... पण परेशान नाही होत बाहेर जाऊन घ... करेचे. थोडच टाइम पण वाचेल फक्त..... तर थोडा टाइम जास्त लागतो ऑफलाईन ला कस गेलं बघितलं घेतलं. ऑनलाईन ते थोडं लागत. एवढच आहे
बरोबर
परेशानी नको वाटत ऑनलाईन भेट
हो आणि आता आता त ऑनलाईन म्हणतात ते तर ऑनलाईनच युज करतात सगळ्या गोष्टीला हं आता ऑनलाईन वर्क वर्क करणेवाले पण भेटतात ना
हां हां
काम करणारे वगैरे टॉयलेट बाथरूम साफ करणारे
हां हां छान वाटलं तुम्हाला बोल बोलते मी आणखीन आणखीन नवीन नंतर
चालेल ठीक आहे हा हा